हा कॉल जॉईन पण होत नाही आहे पटकन.
हो हो हो आता झाला.
हम्म किती टाइम गोल गोलच फिरत होत.
ओके
तुमचे किती झालंय कॉल?
माझे दोन तीनच झालेले आहेत चालू आहेत अजून
अच्छा
हम्म
मग तुम्ही या आदि काम केला नव्हता का?
नाही नाही आजच सुरुवात केली मग एक संध्याकाळ सायंकाळ पासून चालू केलंय आज कम्प्लीट करण्या
हा हा
हा मग तुमच्याकड स्पेशल असते भाज ठीक आहे मग नॉन व्हेज व्हेज मध्ये
मी तर नॉनव्हेज खात नाही मला एलर्जी आहे घरी खातात बाकीचे सगळे
तुमच्याकडे स्पेशल काय बनतात म्हणजे तुमच्या इकडचं काहीतरी असतं ना जेवणामध्ये हा आहे. एखाद्या भागाच फेमस असतं आहे.
इकडं जास्त करून नॉनव्हेजच बनत
अच्छा
हा नॉन व्हेज असेल किंवा काहीतरी असं फंक्शन असेल तर पुरण पोळी वैगरा कोल्हापुरी तांबडा पंढरा रसा फेमस
मग तुम्हाला फिरायला वगैरे कुठे आवडतं?
हा मला ट्रॅकिंग ला जायला आवडतं.
ओके अजून तीर्थक्षेत्रांपैकी?
हा तीर्थक्षेत्र पण आमच्या इकडचीच होती ज्योतिबा वगैरे महालक्ष्मी परत रंकाळा काळायाला जायला तिथे गेलं की मन एकदम शांत होत.
ओके मग ट्रॅकिंग एला कुटे कुटे गेलता
ट्रॅकिंग ह आम्ही आमच्या इकडं रामलिंग आहे. तिथं एकदा गेलेलो परत तमदल गेम म्हणून एक इकडं हात कलंगल्याच्या पुुढं डोंगत परत पन्हाळाला
अच्छा मग कसं हा मग कसं स्कूल फ्रेंड कि फॅमिली सोबत
नाही फॅमिली सोबत
अच्छा मग कॉलेज मध्ये कसं फ्रेंड्स वगैरे तुम्ही जाता कुठे फिरायला?
अ मी तर असं कधी नाही गेले एकदा ट्रिप गेलेली म्हणजे ट्रीरीप जातंच होते पण मी कधी असं कॉलेज गेले नाही एकदा गेलेले तेव्हा आपण रामलिंगलाच घेऊन गेलेले ते आम्हाला
हम्म हम्म
एक फर्स्ट टाइमच गेलेले तेव्हा फ्रेंडसोबत तसं कधी कुठ गेलो नाय मी फ्रेंडसोबत
हं ओके आणि म खेळ लहानपणी कुठला खेळ वगैरे खेळला
लहानपणी-
तेच हायअँड सीक खेळत होतो वगैरे पकडापकडी हे असेच खेळ परत लगोरी कॅरम बोर्ड असेल
हो हो हो लहानपण छान वाटतं की आत्ताच
लहानपण छान होत काही टेन्शन नाय. काय नाही निवांत खेळायचं मस्त काय खाऊन पिऊन फिरायचं.
मंग स्कूलच तुमचं कस मराठी माध्यमचं ना
कोणाचं?
तुम्ही शिक्षण कुठल्या ह्यातन घेतलं मराठी माध्यम
नाही सेमी फक्त पहिला पहिली ते चौथी मराठी होत. नंतर पाचवी ते दहावी सेमी झालं नंतर आता सगळ इंगलिशच हाय.
मी जेव्हा पाचवीला होत तेव्हा सेमी आल ना
हम्म
मग तुम्हाला अ अ प पाळीव प्राणी वगैरे त्यात कोणते प्राणी आवडतात.
हा मला मानसरी कुत्रे लय आवड
त्या दोन प पाळलेलीत मांजरी एक त्यातला आता प परवा गेलं म्हणून आणि दुसरी आणली.
अरे वा!
मग ट्रॅडिशनल लुक आवडतो की अ कस तुम्हाला साडी वगैरे
हा तात्पुरत नेसाला आवडते. साडी वगैरे असं दिवसभर नेसायला मला नाही होत त्याच्यात
अच्छा पण ट्रॅडिशनल लुक आवडतो की अ हे
हा ट्रेडिशनल पेशवाई लुक मस्त वाटतो, मला तो लय आवडतो.
अच्छा.
तुम्हाला काय काय हॉबीस आहेत?
मला माझं मेडिकल क्षेत्रात तर आहेच ऑबीयसली आवड
अ
रुग्णांची सेवा वगैरे करणं पण थोडं त बाळामूळ जॉब नाही करत ये.
अच्छा ते सोडून बाकीचं दुसरं काही
पेंटिंग वगैरे करणं, फिरायला वगैरे गड केिल्ले सर करणं.
हूं हूं
रांगोळीस वगैरे मेहंदी
हम्म म मेहंदीत
आणि कुकिंगच अह मेहंदी येतेय मला मी आधी ब्रायडलच्या वगैरे करायची पण आता थोडसं कमी झालंय. आणि अ कुकिंग वगैरे कुकिंगच, तर आवडतच बनवायला ऑब्यसली
हम्म हम्म.
नॉनव्हेज वगैरे जास्त बनवायला आवडत.
आ हा. तुमच्या साइडला काय असते स्पेशल डिश?
आमच्याकडे नॉनव्हेजच आणि पुरणपोळी किंवा मग एक म मासवडी म्हणून
हा.
मासवडी माहिती असेल ना?
मासवडी नाही माहित आइकलय पण कशी असते काय ते नाही मा
हा हा हा हा. अ आपण जे
खोबरं वगैरे असतं ना.
हा.
ते खिसून घ्यायचं भाजून त्या अम्म असं नाही का बारीक करून घ्यायचं त्यानंतर तीळ तीळ पण भाजून घ्यायचे.
त्याची पेस्ट बनवायची, कांदा बारीक कापून तो लालसर भाजून घ्यायचा. आलं, लसूण, आद्रक पेस्ट अ मिक्स करून घ्यायची, त्यामध्ये मग आपल्या चवीनुसार मीठ मसाले वगैरे टाकून घ्यायचे कोथंबीर असे त्यानंतर
त्यानंतर आपण जे डाळीचं पीठ असतं ना ते शिजून घ्यावं लागत. मग ते सारण त्यात भरून ती वडी बनवली जाते.
डाळीच पीठ म्हणजे कसं शिजवायचं ते म्हणजे फक्त असं वाफून घ्यायच?
हम्म, नाही, नाही आपलं हिरवी, मिरची, आदरक, लसूणची पेस्ट परतून घ्यायची. तेल टाकून आणि नंतर मग अ पाणी ठेवायचं आपल्या अंदाजानुसार किती लागतं आपल्याला मग त्यानुसार तर मग आपण वरून पीठ त्यात सोडून द्यायचं पीठात पाण्यात मिक्स करून पण टाकू शकतो किंवा तसच टा
म ते पूर्ण हलवत त रहायचं गोळी वगैरे तयार नाही होणार अस आणि म शिजत आलं की की मग थोडस वाफेर होन द्यायचं मग ते हाताला चिटक ते चिटकत असेल तर मग ते थोडा वेळ गॅसवरच राहून द्यायच चिटकत नसेल तर मग ते काढून घ्यायच मग रुमाल वगैरे असेल कॉटनच त्यावर ते पीठ घ्यायचं गोलाकर थोडस करून घ्यायच त्यानंतर सारण त्यावर टाकायच प्रेस करून, म रोल करायचा मग त्यावर आपण को थंबीर खोबरं वगैरे पण टाकू शकतो वरुन पुन्हा आणि काळ्या वाटण्याचा रस्सा असतो त्यासोबत म्हणजे कांदा, खोबऱ्याचा.
हा, हा म्हणजे तुम्ही वेस त्यांची वडी बनवताय आमच्या इकडे बेसनची वडी बोलतात असंच करतात. म्हणजे त्याला हा आणि त्याला असं प्लेटमध्ये आम्ही असं गोळे नाही करत प्लेट मध्ये असं, पसरवतो आणि त्याच्या काट कट मारतो.
अच्छा आणि आम्ही ना रोल बनवतो त्याची त्रिकोणी वडी बनते मग ती
हा आम्ही त्रिकोणीच की म्हणजे असं प्लेटमध्ये हे करायचं आणि त्याचे असे, चौकन चौकन कट मारायचे म्हणजे ते असं त्याला असं श शंकरपाळी सारखा आकार येतो.
ह ह ह पण एकदम छान एक एक भागरवडी टाईपच त्याचे टेस्ट असते सारण
हा हो
पण छान आमच्याकडे ते इथं बनवतातच फेट जर असेल तर मग पुरणपोळी किंवा मग मासवडीच
हो छान लागत र पण त्याच्यावरती वल्ल्या खोबऱ्याचा किस वगैरे टाकून मस्त लागते.
हो हो हो अ तुमच्या गावची यात्रा वगैरे कशी असते?
गावची यात्रा एवढी इकडं जिथं आम्ही राहतो इथं कबनोरचा उरुस खूप मोठं असतो.
हम्म!
पूर्ण पाच दिवस चालतोय पाळणे वगैरे असतात. खूप मोठा असतोय आसपासच्या गावातले पण येतात तिकडे कबनूर कोरोची वगैरे हे आसपासच्या गावातले लोक पण इकडे येतात.
हम हम
कपलोड सर्स परत इकडं शहापूरला अ हे मसोबा आहे तिथला पण ऊरूस मोठा असतो.
ओके
पण अ शहापूरला तिकड कोंबडा कापते कोन बकरी कापतात. ह असते पण इकड जे कबनोरचाौरस आहे तिकड नॉन व्हेज चालत नाही. तिकड त्याच्या देवाला नि्यवदाला मलिदा करतात.
अ हो आपल्या याचा गव्हाच्या जी पोळी बनवतो त्याचीच गुळ आणि तुप टाकून
हो हो!
आम्ही आमच्याकडे पण तेच असतो नाही नैवैध देवाला अ च्याकडे काणीप नात चेनात माहितीेत ना,
हा माहिती आहे
हा त्यांचं एक आमच इथे मंदिर आहे मसेिंद्रनाथ कालपनाथ आमचं. तियात्रा असते आमच्याकडे मोठी मग नैवेद्य मलिदाच असते. आमच्याकडे पण
हम
आणि माझ्या मायरीच लावण महिन्यात मोठी यात्रा असते तर श्रवणे सोमवारी यात्रा भरते. तांदळाच्या पिंडी बनतात तिथे म्हणजे लिंबू त्यावर एक कोलाकार तांदळाच हे असत. म्हणजे पहिला सोमवारे एक बनणार नंतर असं पाच सोमवारे पाच आणि मग पाळणे वगैरे हो हो श्रावण सोमवारी खूप मोठी यात्रा असते. ते कुस्तीचे अ हे असतात पार असतील. मग शालेय मुलांची दिंडी वगैरे असते पहिल्या सोमवारीे
हम्म हो ती सगळीकडेच असते.
अ हो भरपूर म्हणजे आजबाजूच्या एरियातले भरपूर लोक येतात तिथे. तुमच्या इथे शाळा असतील ना मराठी स्कूल वगैरे.
हो आहे की गव्हर्मेंट स्कूल पण आहेत प्रायव्हेट आहेत पब्लिक आहेत.
ह् हम
इथं पण आता दिंडी सगळे घेऊन येतात ना इथं आमच्या इथंच आहे विठ्ठल मंदिर समोर. हा सगळ्या शाळेतली मुलं येत असतात. रोड वरून छान वाटतेय लहानपणी.
हो हो ठीक आहे मग चालेल